हॅल
हॅलो
सर नमस्कार
नमस्कार मित्रां
येतोय आवाज येतोय
हो सर येतोय
बोला बोला बोला
सर कुठचे आपण
काय म्हणल सर
सर का काय करता तुम्ही
काय म्हटले काय ऐकायलं हा बोला बोलून सर बोला
सर तुम्ही कार्या ॲपमध्ये घे कधी पासून काम करताय
मी आता काय माझे कॉल तीस झाले आत्ताच अजून पूर्ण नाही झाले येणारे कोण म्हणून सांगितलं त्याचं पूर्ण करा
अच्छा अच्छा ते
ह हहम
माझे तर मी जे स्टार्ट केलं आत्ता मला एक सांगतय कार्य एक्सप्लेन करू शकतो तुम्ही मला
त्याच्या बाबतीत मला पण काही जास्त सांगता येत नाही कारण तीस कॉल जे करायच असत नाही त्याच्यावरती तुम्ही कुठल्या पण एक विषयावरती बोलायच सर तुम्हाला जे काय माहिती आहे ते एकमेकाला शेअर करायच असते
अच्छा तुम्ही त मागे काय शेअर केलं
माझला भरपूर झाले म्हणजे शेतीविषयी झालेलं आहे त्या शिक्षणामध्ये झालेलं आहे मिळीस मिळीस काल बाबतीत झालेल्या आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो म वास्तू शास्त्राच्या बाबतीत झाले बरेच त्याच्यावरती चर्चा झाले
अच्छा
तुम्हाला कुठला विषय असेल तर मला सांगा आपण त्याची चर्चा करूया
नाही काही विषय नाही तुम्ही बोला मी त्याच्यावरती चर्चा करतो
मेडसिन वरती करा मेडिकल मेडिकल वरती करा
अच्छा तुम्ही डॉक्टर साईड या फील्डमध्ये येतात कुठे
मेडिकल याचा अर्थ आहे आताचे दवाखाने जे आहेत ना ते साधी नाही म्हणजे जस की आपण प्रिकॉशन काय घ्यायला पाहिजे कशा बद्दल
सर्वप्रथम तर आप
हम
बोला तुम्ही बोला तुम्ही कंटिन्यू करा
नाही बोला बोला बोला मी तुमचं ऐकतो
हो आपण तर आत्ता सध्यास काही आजार झाला तर मेडिकल मध्ये जाऊन टॅबस घेतोय त्यामुळे ते मेडिसिन काय
मेडिसिनच्या बाबतीत नाही मला म्हणायचं होतं मला काय म्हणायचं होतं की आता जे जे डॉक्टर जे आहेत ते एक लॉबी होऊन गेलेली आहे कारण जसं होतं की एखाद्या छोटे मोठे जे आजार आहेत अगोदर सुरुवातीला कसे आपले फॅमिली डॉक्टर जे असायचे ते कववर करायचे पण आता ते कसं केलं तर त्यांच्याकडे गेले की मग ते डायग्नोसिस कराय मग नंतर तपासा.
मग ते आसं करा, मं ते तसं करा. मग ते सोनोग्राफी करा मध्ये हे अशा अशे जे प्रकृती झाल्यातं ना त्या गोरंगरीबालानं परवडणार नाही. ते दुसरी गोष्ट मग ते एकाच प्रॉपर एकाच चॅनल वर म्हणजे लॅब तर तुमचं रक्त लघवी तपासा किंवा तुम्हाला सोनोग्राफी करायचं असेल तर ह्याच इथे जाऊन तुमचा सोनोग्राफी करा.
हो म्हणजे त्यांनी त्यांच त्यांच्याच फ्रेंड सर्कलमध्ये काहीतरी सेट करून ठेवलंय
हो ते एक मोनोपॉल धंदा होऊन गेला, आणि त्याना त्यांचं ते कटिंग असतील
हं ते आत्ता स्- सपोज तुम्हाला टॅप्बस घ्यायचे आहे एखादं मेडिकल त्यांने स्पेसिफिक डिसाईड करून ठेवतात, त्यांंच कमिशन वगैर काही तरीे असेल.
येस तर ते तेवढ्यासाठी जर आणि गोरगरीबांसाठी शिक्षण, आपलं हे दवाखाना फार अवघड झालेलं आहे.
हं हो खरं ये ते.
मेडिक्लेमची अत्यंत गरज आहे, कारण काय होतं की एखाद्या वेळस आता कसे आहेत ना छोटे-मोठे आजार राहिले ना जर आपण समजा आता व्हायरल जरी झाला आणि दवाखन्यात गेलो ना, तर दोन पाच हजार रुपये तर निसते लागून जात्या. व्हायरल साठी दवाखन्यात गेल म्हणेजे फीसच आहे दोन चारशे रुपये निघून जाते, ते म्हणतात आता हे झालेलं आहे सलाईन घ्या, दोन तीन दिवसाची सलाईन लावले त दोन हजार रुपए म्हणजे पंधराशे रुपये घेतात डॉक्टर सालाईन लावायचे.
आता ते छोट, छोट्या -छोट्या आजारांसाठी कोणते टेस्ट रिकमेंड करतात, त्या टेस्ट साठी खर्च होता तो,
हम्म,
मग ते अगोदर तसं नव्हतं ना, अगोदर कसं डॉक्टर आहेत ना स्वतःच्या् याच्यावरती करायचे काही नाही इंजेक्शन दिले गोळ्या घ्या तुम्ही बर होवून जाल, आता तसं आता तशा पद्धतीने होत नाही, डाग्नोसिस साठी नाही मला ते रक्त लघवी तपासून आणाचं काय अन-नेसेसरीज काय करत नसताना एखादं वेळेस रक्त लघवी तपासुन त्यातून काहीच निघत नाही.
हो खरं ये ते.
हम्म, पण हा -हा एक हे चुकीचं चाललेलं आहे, याच्यावरती चर्चा आपली
तुम्ही बोलं - तुम्ही बोलतायं ते खरं असू शकतं, पण सपोज जर डॉक्टर च्या आत्ता ह्या टेस्ट करून त्यांना आपल्याला एक्झॅक्टली कळतं कोणता आजार झालाय, त्यासाठी डॉक्टर रिकमेंड करत आसु शकतात ना ते.
नाही मला ते त्यांच्या बाबतीत मला काय म्हणायचंय, एवढ्यासाठी आपल्याला मेडिक्लेम ची, अत्यंत गरज आहे, मला याच्यातून हेच कि मेड्लेम पर्यंतयचं जायचं आहे.
हा.
मेडिक्लेम जर तुमचा असेल तर मधुन बेनिफिट आपल्याला काय मिळतो? एखादेळेस काय तर त्यातून निघालं, ब्लड मधून कायतर निघालं किंवा सोनोग्राफी मधून काहीतरी एखादा डायगनोस्टीक झाला‌ आपल्याला तर मग आता सर्व दवाखाने स्वस्त नाही राहिले. जर आपण ओ पी डी मध्ये जर दोन पाच हजार रुपये आपल्याला लागत असेल किंवा दोन हजार रुपये लागत असेल त मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यावर तर ते स्वस्त नाही राहील न.
हो ते आहे, ते तुमचं म्हण बरोबर आहे.
मेडिक्लेम चा अत्यंत गरजेच गोष्ट आहे मेडीक्लेम एवढ्यासाठी अत्यंत गरजेचं आहे बाबा अस प्रत्येकान मेडिक्लेम काढला पाहिजे कसं होतं मेडिक्लेम जर काढला आणि मोठ्या हॉस्पिटल एखाद्या वेळेस मग ऑपरेटिंग असू दे किंवा ते आजार छोटे मोठे आजार अस मग तिथं कस मेडिक्लेम असेल, तर तो बिंदास्त जाऊन आपलं काम करून घरी येऊ शकतो बाबा. नाही तर मग गरीब असेल आणि आत त्यांना ते एखादा आजा उद्भवला तर तो दवाखान्यात गेला तर ते त्याला पैसे मॅनेज करणं मागच्या लोकांना फार जिक्रीच होऊन जाते न ते.
हो तेवढा आहे, सपोज गरीबां गरिबांसाठी तुम्ही मेडिक्लेम क्लेमसाठी बोलता म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी
हा असायला हव म्हणजे जेणेकरून आपण आता सुधारणा काय झाली पाहिजे प्रत्येका जागृक रहायला पाहिजे. माणसाने मेडिक्लेमच्या संदर्भामध्ये मेडिक्लेम जे फॅमिली यांना सुरक्षित होन जाते, कधी अचानक कधी पण असं रात्री बेरात्री कर तो अचानक कुठला जर आजार झाला, तर तो कवर होऊन जातो न. तो सेफ राहतो ना त्या बाबतीत.
हा तुमचं ते म्हणणं बर आहे बरोबर आहे, पण मग आत्ताच लोक विचार काय करता आप ल्याना कुठ आजार आहे, आपल्याला काय गरज त्याची हा विचार मेन करता.
आजार काय सांगून येत नाही व आजार का आजार काय सांगून येतो का? कधी कोणाला वीस वर्षाच्या पोराला अटॅक येत नाही. असं कुठे लिहिलं आहे तुम्ही सांगा?
ते बरोबर आहे तुमचं म्हणणं, बट आजकालच्या लोकांना काय वाटतं अजून आपल्याना काय आजार नाही आपण फालतू पैसे वेस्ट करतोय त्याच्यात.
काय होते? आता काय होते तुम्हाला का ते तुमचं म्हणणं सांगतो की पण आजार होत नाही ना तो पण आपण हवेत असतो. मला कायच होत नाही, मला कायच आणि ज्या वळेस ज्यावेळेस एखादा प्रस आजार होतो ना, मग त्याचे प्रॉब्लेम काय होतात माहिती आहे का जातंय जनरली सांगतो हम्म त्याच पोट दुखत होत कधी दुखतंय थांबून जातेय, परत वर्ष साहा महीने पोट दुख ते कधी थांबून जाते गोळ्या औषध प्रत्येक वर्षभरातून अस होऊन जातंय. पण ऍक्च्युली त्याच एक उदाहरण सांगतो मी काय डॉक्टर वगैरे नाही, पण एक अंदाज बाबा मग त्याला कुठ तर अपेंडिक्स असते किंवा त्या हर्नियाचा आजार असतो. आणि अचानक त्याला ते पोटोनोग्राफी केल्या जाते, त्यातून त्याला हर्निया निघतो. डॉक्टर काय म्हणतात आता तेला ॲडमीट करून त्याला हर्नियाचं ऑपरेशन कराव लागेल. हर्नियाच ऑपरेशन कराय गेलं तर छोट्या मोठ्या दवाखान्यात असेल, तर वीस पंचवीस तीस हजार रुपये लागत्यात. पण मोठे जे हॉस्पिटल आहे कॉर्पोरे हॉस्पिटल आहेत अशोका किंवा अपोलोिंवासी असे जे हॉस्पिटल आहेत. सारखे तर त्या ठिकाणी कराय गेलं तर सत्तर ऐंशी हजार रुपये लागतात मग सत्तर ऐंशी हजार रुपये मॅनेज करन सर्वसाधारण लोक कांना नाही परवडणार बॉ ते, ते काय सांगून आलं का? ह्या वर्षी डोक दु परत सहा दुखला, परत सहा महिन्यान दुखला. गोळ्या घेतल्या बरं वाटलं, पण ते सांगून आलं का आपल्याला तो आजार आहे का नाही.
हे बरोबर आहे तुमचं.
हम्म. तर तेवढ्यासाठी कसं आहे की आपण प्रिकॉशन म्हणून आणि आता नवीन कसं होत की जे जुने आजार असतात. आपण तुम्ही मिडिकल्या मकवर जर काढला तर मेडिक्लेम म काही आजारांसाठी वेटिंग जी बरोबर म म्हण क तुम्हाला जुने आजार काय चालणार नाही त्यासाठी त्यामुळे दोन वर्षाच वेटिंग पिरिड आहे मग ते कॅन्सर असेल किंवा ते फक्त एमर्जन्सी कुठली अटॅक येन हातपाय मोडणे होणे इमर्जन्सी याच्यासाठी चालत. पण जुने आजार आहेत त्याला तर ते चालत नाही. मग ज्या माणसाला नाही त्यांनी जर तू मेडिक्लेम जर काढला
तर त्याच बेनिफिट काय होतं की दोन वर्ष त्याला काहीच नसत ते दोन वर्ष त्याच वेटिंग पिरीयड निघून जातो. आणि दोन वर्षांने जर अचानक त्याच्यावरती एखादा जर असं उद्भवलं काही पण उद्भवल दोन वर्षांमध्ये, किंवा दहा वर्षां उद्भव
हो.
अच्छा! मेडिकल विषयी फीलल्डमध्ये सुद्धा पण आता भरपूर आहे ना भरपूर टाईपचे मेडिकल आहे. हेल्थ इनशुरन् वगैरे
हो तेच ना तेच ना म्हणजे आपण एक जनरल आता असं आपण चर्चा करतोय की गरज आता पाळण माणसाला काय आहेत आता समजा आता मला जे माहिती आहे मेडीक्लेमची काय गरज आहे म्हणून मी तुम्हाला मेडिक्लेम सांगितलं. तुम्हाला माहित असेल तर आपण दोघाले एकमेकाला आपण शेअर होते पण तुम्हाला माहित नसेल तर ते गोष्ट तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते बा बा की नाही अरे असं पण जान पण बरोबर आहे ना.
इत इथूनांग मी इतक मेडिकल क्लेमचा विचार नाही केला पण आता तुम्ही बोललेय त्याच्यावरून मला पण विचार पडलेला आहे.
मेडिक्लेम गरजेच आहे.
नाही मिडिक्लेम अत्यंत गरजेचं आहे स कसं होतंय सांगू का आपण आपल्याला माहीत नाही कधी काय होणार आहे. आता तुम्हाला अजून पण सांगतो कि ते ते अचानक जे. व्यायाम करणार लोक पण कधी त्या ह्याच्यामध्ये जिममध्ये जातात आणि ते अटॅक येऊन मरतात. म्हणजे जिम मध्ये जाणार तो फिटच असतो ना कार नाही फिट. फिट असताना मग त्याला कस काय अटॅक आला, त्याला कुठे आजार होत तो
जिम मध्ये फक्त तुम्ही अशी फिजिकल बॉडी तुमची बूस्ट करताय.
येस. म्हणजे मला सांगायचं का मला काय सांगायचं अस की आजार हा सांगून नाही येत. आजार काय सांगून येत नाही. आणि शरीरामध्ये तो कधी सडनली होऊ शकतो त्याला काय असं त्याला ते हे लागत नाही थंडी ताप आला मग त्याच्यानंतर त अंगावर काढलं मग तो कप झाला परत तुम्ही अंगावरती काढलं कप होता होता होता मग तुमच्या कप ह्यामध्ये सचला की डॉक्टर मध्ये त्याला लवकर ऍडमिट कर निमोनिया होईल. हेला काय, हेला काय करावं लागलं का?
नाही काहीच नाही.
काहीच करावं लागलं नाही. पावसात भिजत ते झाले एक दोन दिवस आंगोळ काढलं थोढं दोन-चार दिवसां खोकला आला. दोन-चार दिवस काढल त्याला थोड झाला अजून दोन-चार दिवस. काढले ते झाले मध्ये कपसा असल्यामुळ तेने सांगितले ला शवासेला त्रास होतो. काय व्यवसाय्यव पण काय.
काय एक नॉर्मल बसनं स्टार्ट होत.
म्हणजे सांगायच की नॉर्मल आजार पण बळावला जातो ना कधी-कधी. असं याच्यासाठी दुसर काही नाही सोडा. तुमचं झालं नसेल तर परत कॉल करा मी बोलतो आपल्याबदल. तुमचा कॉल अजून तुम्हाला कॉल तुम्हाला अजून कॉल करायचे आहेत का?
एक लास्ट कॉल बाकी ये सर माझा.
घेऊन टाका लगेच घ्या काय चालतं. घ्या लगेच घ्या आपण बोलू त्याच्यावरती काय अडचण नाही.
हो काय विषय नाही सर.
होत